बंग! की ग मला. तुमलाशी बला तम्ही व्हॉट्सपला मसे क तुम्ही व्हटसअपला मेसेज करा व्हॉटसअपला मेसेज करा अगं अस मी व्हॉट्सअपला मेसेज केला. तर असं नवरा काय म्हणाल तू कार्य सोडून हेच करतेस कार्य पुरता राहा ना ह अस.
हो ते पण आहे सोड वर् ती पण म. आधी व्हाट्सअप कसं ते मला पण असं म्हटलं कोण असं व्हाट्सअप ला मेसेज करा असं म्हटलं. ते किती वेळा नाही कार ते कॉन्टॅक्ट जास्त झाले मग मग कधी. हयांच्या हातात फोन केला तर मग उगाच. चौक चौकशाला होतात मग आणि मग ते भांड्याला भांड लागत आणि मग ते वाद होतात परत. कारण आपण तर मुलींचेच कॉलत नाही त्यामुळे घेऊ पण पण ते. पण समजायला पाहिजे की नाही तर त्यांना माहितीच नाही हे काय आहे कसं आहे तर मग.
दोन तीन वेळा बोलली दोन तीन वेळा बोलली तुम्ही. नंबर टाईप करून दिला कॉल वर बटन दाबायला. ना मग मग काय सांगू सांग तिला?
अरे नाही तिझं कस. ते हे आहे ग तिला डोळ्याने दिसत नाही. ते कॉपी पेस्ट करते.
अरे हो मला माहितच नाही ग.
ती काय करते कॉपी पेस्ट करते तू तिला व्हॉट्सअपला नंबर पाठवलास ना ते तर ते मग ती काय करते ते कॉपी पेस्ट करते आणि मग ते ह्याच्यामध्ये टाकते. तिला असं टायपिंग करायला नाही येत.
हा हा मला माहितच नाही ग पण
हा तर कस म्हणजे आता बोलत बोलत गेलं तर म्हणजे ती सांगते म्हणजे कसं मी पण बोलत बोलत गेले आणि एके दिवशी काय झाला असं मी तिला व्हॉट्सअपला व्हाट्सअप ला केला मेसेज आणि परत तिला ब्लॉक केलं कारण मला हे पण नव्हता माहिती कितीला दिसत नाही. दिसत वगैरे नाही किंवा काय मग तिला ब्लॉक केला. परत मग मला म्हणाल कुणाला कॉलता म्हणल हिलाच ट्राय करते बघते प डाउनलोड झालेय का? म्हणजे तिच्याकडे कसं तिने ऍप डिलीट केलं होत अनइन्स्टॉल केलं होतं. मग ते तिला मी घ्यायला लावलं आणि मग ते त्याच्यावर तिला असं सगळंच मी समजावून सांगितलं आणि मग तिला टास्क आला. मग त्याच्यावर रिचार्ज नव्ह मग ति कधी रिच् मारला मग त्यानंतर मी तला कॉल के मग तिने मला कॉल केली असं झालं ते मग समजलं यातून मला की तिला दिसत नाही म्हणजे तिने सांगितलं असं. म्हणजे ती सारखंच तिला सांगाव लागायचं ना की वॉटसअपला पाठव टाईप करून. मग मला टाईप करता येत नाही मग ती म्हटली की मॅडम मला दिसत नाही मला टाईप करता नाही येत.
अरे मला माहितच नाही आणि तिने पण काय सांगितलीच नाही.
हा मला पण आता नव्हतं सांगायचं म्हणजे पण आता परत म्हटलं की तुला काय समजणार नाही कसं तर बघ म्हणजे तिच्याशी चांगलं बोलून कसं तिचं पण टास्क होऊन जाऊ दे.
अ आता मी तिला उद्या ना कॉल करते आणि ते व्हॉट्सअपला हाय पाठवते. करते आता तू सांगतेस मन पाठवते पण असं आमच्या थोड
नाही नाही तसं मीी मी पण नाही बाई तस पाठवत. कोणाला व्हॉट्सअपला नाहीच घेत आणि मग व्हॉट्सअपला मला सेव्ह करायला लाग लो नंर मी काय केलं कार्य एक कार्य दोन कार्य तीन अस सेव केलं. नंबर
हा आ तिचां मी कार्य म्हणून सेव करते.
असं म्हणजे ज्यांचे वॉट्सअपला सेव करावे लागतील ना त्यांचे कार्य एक कार्य दोन असे सेव्ह करून टाक मी पण असेच केले. हम्म किंवा मग ठेवू कारण असे कसे टास्क येतील काय सांगता येत नाही ना काय गरज लागली तर असावं म्हणून ठेवायच तिकडे आता काय.
अगं पण ते काय होते मग ते काय आपण गडबडीत काय काय लावलं मोबाईल वर काय झालं आपलं पर्सनल काय तर लावलं. ते दिसलं दिसलं तर ते असं पण काही झंझटच आहे आणि मग ते असं बोलण वाढत गे म ते काय.
ते घरात वगैरे. कळल तर ते भांण्याचच हे आहे त्यामुळे मी कशी तर तातपुरत तेवढं हे करत असते. असं आता कस तू माझे ते आपण रामनगर मध्ये राहत होतो म्हणून तू जरा असं ओळखीची आहेस गं ते आपण लहानपणी मी तुला बघित तू मला बघितलंस त्यामुळे असं एक बॅकग्राउंड माहित आहे तुझा मला बॅकग्राउंड माहती आहे प्रॉपर आणि माझ तुला प्राॅपर बॅकग्राउंड माहिती आहे ना फ्लोटर. असं त्यामुळ ती मुलगी ती कुठली मला पण एवढं माहित नाहीय ना. आणि मीच तिच्या्यासोबत बोलले ती पण थोड बोली सोड पण मीच बोलले तिच्यासोबत.
हा. तिचा मला कॉल आला होता दुपारी कि मी लोकांना कॉल करते पण कोण उचलत नाहीये मॅडम काय करू तर मी तर काय सांगू तिला काय करु म्हणून. तुम्ही तिला सगळ्या नंबर सगळ्यांचे मी तिला नंबर असे ते टाईप करून पाठवलेत. त्यांना सांगितले आणि मग त्यानंतर मी त्यांना सांगितले की जे कंप्लीट टास्क म्हणून टाकतेत ना नंबर त्यांचे उचल म्हणून सांगितले तिथन कॉपी पेस्ट करून.
हो चालतं ना तसं पण.
हा.
आता त्यांच्यावर त्यांच्यावर झाला आता मला हे माहित नव्हतं. आता मी तिला उद्या कॉल करते झालं काय विचारते. आणि मग हे करते. मग आता ते दुसरीला लावल तात्पुरत मग उद्या अजून तिचे अजून तिचे टास्क असतील.
आस तिला अजून एक तिजे दहा एक टास्क आहेत अजून तिचे वीस झाले केले त्या बिचाऱ्यांनी कसे तरी.
हा तेच की ती अजून एक चार करेल आणि मी एक अजून एक चार करल म्हणजे दोघींचे
झाले मग पाच पाच तुमचे मॅनेज होतील कुठेतरी.
हा तेच की आता तिला उद्या करते आता काय उठायला लागणार मला वेळ होत
हम्म मला पण आता बाहेर जावं लागणार खरं.
हा तर हा लास्टच कॉल तुझा अजून एक पाच मिनिटं. पाच मिनिट झाली.
माझ्या बहिणीचे कितीतरी हे कॉल येऊन गेले व्हिडिओ कॉल ती करते आज गुरुवार तिला सु ट्टीये ना
सुट्टी असते का ह ह.
तिला.
गुरुवारी कशी काय सुट्टी?
ती डीमार्ट मध्ये डीमार्ट मध्ये शनिवार रविवार गर्दी अस ते ना त्यामुळे कसं डीमॅट मॅनेजर आहे ना ती.
हा हा.
त्यामुळे कस सुट्टी घेऊ शकत नाही गर्दी असल्यामुळे. मॅनेजमेंट मध्ये केल ना एमबी ए त्यामुळे ते तस सिलेक्शन झाले ते.
हा.
मध्ये
हम्म. मम्मे
म मुलगीला पण चहा वगैरे देतीस का?
नाही देत पण ती कसं ती खायला फार कमी आहे म्हणजे असं खवयी नाही असं. हाव हाव करतच नाही कशाची की हे पाहिजे ते पाहिजे. त्याच फार खायला फार हे आहे म
दमवत्या
दमवत्या लई त्यामुळे आता तिला काहीतरी पोटात असावं म्हणून देतोय पण दुधाचा चहा देत नाही काळा चहा देतोय कमी गोड
हा पि पिित कधी काळाच्या ह
म्हणून तिला मी देतोय त्या तिच जाणार आहे तिला दवाखान्यात घेऊन मी शनवार तिचा नंबर लावायचा आहे
तर
क कच नाही ग त्यात फक्त बडवून बिस्किट वगैरे खायला
हा हा ह
दिला समजत नाहीून दीड वर्षची ना्या
हा
तेचं तिला रक्तवाढीचं म्हणजे आप भूकवाडीचं औषध द्यायचंय थोडस त्यामुळे ति शनवारी जायचं म्हणजे मिस्रांना पण तर सुट्टी पाहिजे ना ते दवाखाना लांब आहे त्यामध्ये त्याचं काय करावं लागतं रात्री बारा वाजता त्यांची लिंक ओपन होते तिथं नंबर परतला जाऊन लावा लागत हो आणि मग ते गुगललाच दिसत आपला किितवा नंबर आहे आपला त्या पुढे किती किती गेले असं सगळं दिसतं मग जायसपर्यंत तसं त्यानुसार मॅनेज करून मग जाता येतं ते शनिवारी हॅलो
हा हा
हा तस आहे सगळं आणि त्यात ते लसीकरणाच पण काहीत आलंय ना दोन थेम द्या म्हणून रविवारी काहीत आहे बघ महाराष्ट्रीय
हा हा पोलिओच आहे वाटत
ते पण त्याला विचारायचंय की देणं ग बाबा गरजजेचं आहे का म्हणून म्हणजे कसं आपल्या प्रायव्हेट डॉक्टरला सगळं विचारलेलं बरं असते ना
हो विचारून वगैरे दिलं तर म्हणजे आपली पण काळजी आहे होत नाही
लहान मुलांच्या जास्त रि
रिस्क अस असत
तिला आधी पण एक त्रास होत होता सर्दीचा सारखी व्यायची तर त्यानेच त्याला तिथं घेऊन गेलो आ्ही आधी ह आध खूप दवाखान्यात घेऊन गेलो तिकडे मोठमठ्या दवाखान्यात करायला वगैरे पण काही फरकच येत नव्हता मग याच्याकडे पुण्यात ट्रीटमेंट चालू केली म चांगला खरज पडला तिला त्याने कोर्स दिला होता दोन तीन महिन्याच एक आयुर्वेदिक औषध होत त्यात असात मग भूकवाडीच आयुर्वेदिक औषध आण
हो चालत की एकदाशी ते ऑटोमॅटिक हे करायला लागले ना मग तुझी काळजी मिटली हॅलो हॅलो
कॅल्शियम दात हा बोल कीस
एकदा शेती एकदाशी ती खायला वगैरे लागली ना तर मग तुझी काळजी मिटली म्हणल्या
हा हा ते पण आहे मण ते खाय पयलाच मलात मात्र इकड तिकड काय ना काय कोणतरी देत असत मग ते तर खाल्ल्यावर क दोन टाईम जेवतच नाही म असं फारच तिच्या्या खाण्याच्या आता करर आहेत म म्हज त खूपच दमवते खायला आणि ती दीड वर्ष ला खायच्या चारूच नाही मग ते स्वतःच्या हाताने किती सांडून भरून काय पोटत जातात त्यािच्या हॅलो
मग तुला स्वता स्वतला खायलावतेस का
ह नाही तर ती ख चारूच देत नाही ना मग काही पर्याय नाही मग तिच्या जवळ बसून राहायचं ती खाय पर्यंत मग काय सांडते ते बरायचं म्हणजे ते खालचं पण तोंडात घाल म म बा हात फोड्यात ठेवते मि घेते तिच्या फोड्यात एक प्लेट ठेवते आणि मी फुकून फुकून तिला देते मग मग तिथे उचलून उचून खाते तिला जेवढं खायचंय तेवढा
हो चालतं कि तसं पण चालतं सोड
हम्म झाले बक्क दहा मिनटं मी आता उद्या करते तुला
हा ह हा उदलाटू काय